हॅलो हा
हा बोला
हा
काय म्हणता काय चाललं बरं आहे का
हो बरं आहे
हम्म
म्हटलं चिऊ आता म्हंटलं तुम्हाला कोणते, कोणते प्रकारचे चिवडे येतात
मला का मला मुरमुऱ्याचा एक येतो हा आपल्या आणि आपले त पातळ पोहे नसत का
हम्म, हम्
पातळ पोहे आणि एक भाजणीचा पोहा तीन पण मी शक्यतो यांना मुरमुर्याचा आवड तो आणि मुलांना पातळ पोह्याचा चिवडा आवडतो तेवढे करते मी
बर, बर मग त्या प मुरमऱ्याच्या चिवड्याला काय टाकायचं
काय टाकायचं मुरमुराच्या चिवड्याला काय करायचं कडीपत्ता शेंगदाणे खोबरं जिर मोहरी आणि आपल्या हिरव्या मिरच्या लसूण याची फोडणी द्यायची आधी काय करायचं मुरमुरा बाजारातून आणल्या सांग चांगला स्वच्छ निवडून घ्यायचा निवडल्यानंतर त्याला थोडासा घमीला असत ना आपलं याच जर्मनच टोपलं ते तापून घ्यायचं हा तापून घ्यायचं मग तो असं खुसखुशीत लागतो असं मस्त पैकी हे गरम झाला ना त्याच्यात ते मुरमुरे टाकून थोड्या वेळ तसेच राहू द्यायचे मग ते खुसखुशीत होते सादळत नाही आता या दिवसाच सादळून जाता
हम्म हम्
पण करायचं आहे पण माझा आधीच आहे म्हणून मग मी आता नाही केला म्हटलं आता
गारव्यामुळं मग तेच ना मी आता काय कर हा मग तेच चिवडं करायचंय हम्म मुरमुरे आता आणले आपण कडीपत्ता घेऊन याव हम् येताना
कडीपत्ता न कडीपत्त्या मुळ छान लागतं हा
हा तेच न
शेंगदाणे असं मस्तपैकी तेल जास्त घ्यायचं काही काही लोक तेलने टाकत नुसता कोरडा कोरडा होऊन जात तो तेल तापू द्यायचं मग शेंगदाणे डाळ्या खोबरं तळून घ्यायचं त्याच्यात जिर मोरी हरवी मिरची लसूण टाकायच तिखट लागलं तिखट टाकायचं हळद मीठ टाकायचे ते तेल त्याच्यावर टाकून द्यायचं झालं मुरमुऱ्याचा चिवडा
हा तेच म्हंटलं मुरमुऱ्याचाच करायचा आहे म ह्यांना कस भेळ करायची असते ना
भेळ करता का तुम्ही घरच्या घरी
हा जेवायचंच नसलं की मग भेळ करायच तर मग तो मुरमुऱ्याचा चिवडा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये कांदा बारीक कापून टाकायचा कोथिंबर टाकायचा आणि टमाटर बारीक चिरून टाकायचं मग त्याला चांगलं चांगलं हलवायच आणि आपल्या चीनचेच असताना चीनच गुळ्याचं पाणी पाणी तयार करून ठेवायचं घट्ट शिजून त्याच्यामध्ये पण चिंचं गुळाचं पाणी काचेच्या ह्याच्यात करून ठेवायचं त्याच्यामध्ये बडीशोप जिरा पावडर टाकून शिजून वगैरे मिक्सरला बारीक करून गाळून गुळून ठेवून द्यायच गुळात टाकून शिजवायचं मत ते खराब नाही होत मग
छान लागतं का हा म्हणजे हा घट्ट पाणी निघतं असेल. हा हा हा त्याला पण कामात येतो बरं झालं सांगितलं मला हा
ते शालपट्टं काढून टाकायची आणि ते गाल आपली मोठ तीच गाळणी असं ते ना चिवड्याची त्याच्याने गाळायचं आणि मग बाटली अच्छा अच्छा अह डब्यात ठेवून द्यायचं भरून मग तुम्ही जेव्हा चिवडा करणार अह हे भेळ करायचे असेल ना, तेव्हा चमचा भर घ्यायचं थोडसं त्यात पाणी टाकायचं. पातळ होतो मग आणि अम्म घट्टसर आणि मग ते ह्याच्यामध्ये हालवायचं. हलवाय. छान आणि बाहेरचा चिवडा कसा होतो तसां मग घेतल्यानंतर त्यात आपला चाट मसाला टाकायचा वरून
हो का?
हम्म हम्म भेळा करायच्या वेळेस पातेल्यात घालायचं सगळ्यां चिवडा मग शेव वरून बारीक शेव असते ती नाही तर आलू भुजिया असती ना ती शेव घ्यायची.
मला माहिती नव्हतं तुम्ही घरच्या घरी भेळ करतां. तर म्हणुन मग याव लागेल खायला एकाचं दिवशी बाई
या ना जेवायचं कामचं नाही मग हम्म मग बारीक कांदा वरून टाकायचा वरत ब कोथिंबर तेवरं हलवलं ते हलवायचं ते वेगळं असं खायच्या वेळेस वेगळा टाकायचं. आणि वरून अह बारीक शेव टाकायची आलू भुजीया वगैरे पुदिन्याची शेव असते ना ती टाकायची आणि खूप भारी लागते. एकदम मस्त पोटच भरतं जेवायचं कामचं नाही हम्म.
बरंय मग संध्याकाळचे चार पाच वाजता यावं लागलं.
हा या.
हां.
हा आणि आता ते पुदि पुदिन्याची पण आहे ना अह म चिवडा छान होत बरं का. पुदिन्याच्या घर असत ना कोत कोथिंबर पुदीना हे ना आणि मिरची मिक्सरला वाट टून घ्यायचं आणि जेव्हा आपण फो फोडणी देतो ना.
फोडणी देतो ना हा हा हा.
त्यावेेळेस ते पुदिन्याचं त्याला लावायचं.
पेस्ट टाकायची म
पेस्ट त्याला सगळं मुरमुऱ्याला लावून घ्यायचं. आणि वरून गरम तेल टाकायचं त्याच्यावर मग ते कोरडं होत हम्म पण ते पाऊस नाही पाहिजे, नाही तर ते हे होईल. ल आणि ते चिवडा राहतो तो पण नाही होत खराब पण पण पाऊस जास्त करून अह पुदिन्याची चिवडा पण होतो ना छान हम्म. टेस्ट खूप भारी लागती, हम्म खूप भारी लागतीय आणि पचायला पण आपला हलकं पुदिन्यानी कसं ताप जातो ना.
हा नाही पचन बी होऊन जात ना मग अस गॅस नाही होत.
चांगलं होतं.
छान आहे मग हि तर आयडिया मला नव्हती माहिती बाई.
हम्म.
बरं सर सांगितलं मी करून पण मला ते याच आवडलं ती मला माहिती नव्हतं घर कर चिंचेचा कोळचा.
हा चिंच भिजवायची आधी ना तसं नाही करायचं चिंच गरम पाण्यांत बिजवायचं. गरम पाण्यामध्ये थोडं स्वच्छ धुून घ्यायची मग भिजवायची आणि मग त्याला नाही का गूळ टाकायचं आणि शिजवायचं चांगलं.
हा
त्या चिंचेचा आधी घोळ काढून घ्यायचा चाळणीने काढून साल पट आणि तो घोळ आणि चिंच, गूळ शिजवायच त्यात जिऱ्या पावडर टाक टाकायची भाजलेली जिरा पावडर वाटून टाकायची. थोडं वाटलं बडिशोप पण टाकायचं. काळ मीठ टाकायचं त्याच्यात घट्ट सारखं पाणीच होतं मग ते उकळलं की आणि मग ते तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून टाका भरून. काचेचे हेच्यात स्टील बिल जर्मनमध्ये नाही ठेवायचे जर्मन मुळ आजार होत
ह काचीचे आंबट ह आंबट होऊन जातं ते खराब होत
आणि जे स्टीलमध्ये पण नाही ठेवायचं स्टीलच काळा पण होत काय काय स्टील बरोबर
हा आओ तुमचा तो डब्बा पण खराब झाला बर फ्रीजमध्येध्ये ठेवला तावा टी यांनी काहीतर त्याच्यात त्यांना काही माहिती नाही चिरून गेला तो हम्म
त्याच काही नाही ते आणि मग त्याला काचे च्या आपल्या छोट्या छोट्या बाटल्या असत ना त्यात भरून ठेवायच आता आम्ही मे महिन्यामध्ये ठेवल भरून ठेवलं बघा अजून आहे पण आमच्याकडे मुरमरेच नव्हते चिवडा करायला. हा हा मग आता मुरमुरे करायचे. आता चिवडा करून ठेवायचं आहे ना मग चिवडा करून ठेवलाय कधी पण खाता येतं ना आपल्याला भेळ करायची असली किंवा हालून हालून घेतलं की झालं. ते थोडस चम्मच भर ते घ्यायचं ग घट्टगर. हा आणि आपलं बाकीचं टाकायचं सामान त्यात
हा
चिवडा वगैरे आपला पारसाण वगैरे टाकायच त्यात
टाकायच हा नाही शेव छानच लागती. त्याच्या शेव कोथंबीर लागतेच कांदा पाहिजेच, कोथंबीर पाहिजेच
हम्म आम्ही काय करतो दिवाळीमध्ये हे ना तस दिवाळी म्हणजे आम्ही वेगळा करतो चिवडा आम्ही ते पोहे असतात ना पोहे त त तळून घेतो. ते चाळणी असते ना चाळणीमध्ये तेल टाकायचं कडाईमध्ये आणि चिवडा आधी सगळं स्वच्छ चाळून चुळून घ्यायचं ते पोहे आणि अ हॅलो
हा
येत हॅलो
मग हा ना बोलतेय ऐकतीय मला माहिती नाही तुम्ही वेगळाच करता ना
आणि मग ते नाही का पोहे ना चाळणी ठेवायचे तेल तर मीडियम असं चांगलं तापलं ना मिडियम करायचा गॅस आणि त्या चाळणीत असे मोठठी मोठी पोहे टाकायचे आणि असे तर त्याला तळून घ्यायचे आणि निथळून अं ताटात ठेवायचं ताट पण असं परमोठ्या परराटीत टाकायचं. तळून तळून आणि मग एकाच साईडनी उतार ठेवायचं म्ह तेल जर वाढवा अस खाली निघून जात निथळून जात हम्म आणि ते सगळ तळू तळू त्यात टाकायचं त्या चाळणीच आणि मग चीवडा करायचं त्यात. मग तुम्ही त्यात बडीशोप भाजके पोहे असू नसू भाजके पोहे नाय साधे आपले जाड पोहे असतात ना पातले पोहे नाय जाड पोहे. पोहे खातो ना आपण पोहे करून जाड पोह्यांचे पण. हा दगडी पोहे हा तुमच्या इथ दगडी म्हणता का त्याला? हा आमच्या इथ नाई म्हणत तसं त्याला. तर ते पोहे तळून करायचा मग तो लक्ष्मीनारायणचा चिवडा कसा होतो. तसा होतो आणि म तो ते आणि काय करायचं हे असत ना बडीशोप ती थोडीशी भाजून घ्यायची. आणि मिक्सरला बडीशोप मध्ये साखर पीठ साखर घालायची आण साखर बारीक करायच मिक्सरला आणि म त्याची च लाल तिखट मीठ सगळं टाकायचं आणि हिंग पण. बारीक करायच हळद पण त्यातच टाकायची म तुम्ही असं वरून टाक ता ना एकदा हळद, एकदा तिखट, एकदा मीठ म ते काही ठिकाणी ला त -काही ठिकाणी नाही लागत म्हणून मिक्सरला ते एकत्र कराय च आणि मिक्सरला फिरवायचं थोडंसं.
हम् हम्.
आणि फ्लॅश मध्ये आणि मग त्याच्यामुळे ते एकत्र होत मग तुम्ही ते तळायच्या वेळेस जसजस मुरमुऱ्याचा चिवडा असू हम् किंवा हा कोणताही चिवडा असूदे दगडी पोह्यांचा वगैरे तर त्यावेेळेस काय करायचं ते आपण घमेल्यात किंवा ज्याच्यात ठेवू ना त्याच्यामध्ये मग ते सगळीकडून टाक ल की सगळ्यायला लागत आणि मग हलवायचं आ म वरून परत तुम्ही त्याच्यावर तळून हे शेंगदाणे टाका, कडीपत्ता टाका खोबरं टाका तुम्हाला आवडत असल तर अ मनुके कोणी टाकत कोणी काळे मनुके टाकत कोणी काजू ही टाकत. तो असतो ना रेडिमेट चिवडा मका पोहे टाकायचे तळून. आणि म तो आपला रेडी रेडीमेट परसान कसा असतं तसं सेम तसच होतो मग आपल्याला विकत आणायचं काम नाय ना पडत घरी तयार होत आणि आपलं कस स्वच्छ असत ती
बाहेरच आपण रेडी -रेडीमेड मक का पोह्यांचा चिवडा कशाला आणायचा ते कसं स्व
ना स्वच्छता आस
हे की नई
नाही ना नाही नाही मी हा शक्य तो आणतच नाहीे मी पण नाई हाताळलेला मला पहिल्यांदाच कळाला. आता करून पाहील दगडी पोह्यांचा. नाई ना हे नाशिकचा चिवडा आणता नाशिकला गेल्यावर हा.
हा म तसाच होतो आमचा लक्ष्मीनारायणचं माहि तीय तुम्हाला पुण्याचा हा मग तसाच होतो. आम्ही त्यात करता तीन चाळन्या आणल्या एक लहान मो ठी- जसं म्हणजे तेल कढई असेल तशी चाळणी लागती. हं जर ती कढई लहान अस ली तर लहान चाळणी घेते मोठी असली तर मोठी चाळणी आणि मिडियम कढई असली तर मग मधली चाळणी घेते. त्याला हँडल आहे ना असं धरायचं आणि ते असं
त्याचा
हा मग आणली ना
मला आणावं लागेल आहो ती चाळणी मंग माझ्याकडे ती गोलवाली चाळणी आहे.
मॉ, मॉल म
गोलवाली हे तुमच्याकडे अशी चाळणी सारखी चाळणी असन ती, हँडलची चा पत्ती सारखी आपली चहाची गाळणी कशी असती तशी, मोठी हा हो का, मला आणावं लागन मग.
मॉलमधून आणले ना, मी तीन आणलेल्या म्हणूनच हम्म, आणि त्याला घासता येतं त्याला स्टीलच हँडलबिंडलहे, गरम चटका बसत नाही काही नाही. त्याला घासता पण येतं ना स्वच्छ हा आणि म निथळलं की स्वच्छ होत दुसरं होती माझ्याकडे एक आधी लोखंडाची‌ चाळणी पण ती लोक